हा लागला लागला.
म्हणलं चाललाय गोंधळण माझे झाले तर सांगा बाबा कोण लावायच तर लावा.
हो ना हो ना.
हो.
आता माझा एक, फेल गेला मध्येच मागाशी एक त्यामुळे मग अजून परत तीन राहिले मग. मग आता एक झाला तीन झालेत आता तीन.
न झाले राहिलेत.
हा राहिलेलं.
हो हो हो, बारा वाजेपर्यंत आहे तरी अजून संध्या
हो हो,, पण आता आमच्याकडे भरपूर तो गुरुवारचा बाजार म्हणजे दर आठवड्यालाच भाजीपाला मिळतो इकडे. आणि ते जाऊन सगळंच महाग होणार आहे म्हण नाही तर म्हणलं आताच कांदे, बटाटे, लसून आणून टाकावा,, दोन दोन किलो.
काय झालं की चालू ते येराच आपल्याला इकडे यायला पेट्रोल, डिझेल, गॅस.
हा झाले ना.
म्हणजे आपल्याला दिलाय रस्ता मोकळा करून त्यांनी.
हा हा हा ओके. का माझ आज लक्षच नाही ना बातम्यानवर वगैरे, ह्या फोनच्याच नादात आहे इकडे.
हा ते मेसेज बघित ल मी झाले म्हणतात मग आता काय, याय लागले झालं तिकडून इकडे.
बरं झालं बाबा.
कसलं ते युद्धाचं ना नुसतं, भयानक झालंय.
बरं ते त्यांच्या त्यांच्यात खेळतात युद्ध पण त्यांच्याशी कनेक्टेड, अ दुसऱ्या देशांना त्रास होतो ना मग.
सगळ्याच देशात
काय मिळतं हे एकमेकांना मारून आणि एकमेकांवर
किती नुकसान आहे ना ते बॉम्बस्फोट कसते जो
मग,, माणसानी साधं सुद्धा जगायचं तर हे शस्त्र निर्माण केलंय. कशाला,, का माणसाला मारायलाच, काय करणार मारून?
तेच म्हणायचं आता,, मारण्यासाठीच चालले उसासाठी युद्ध चाललेय ते काही हेच नाही, कळलंच नाही.
काय माहित कससाठी चाललंय आत ते. तरी सगळे एकमेकावर अवलंबून आहे,, ह्याच्याकडून रॉकेल मुळे त्याच्याकडून डिझेल मुळे.
हो, कोणीचा असे प्रभाग आहे ना आपला भारत देश पण एवढा मोठा आहे, तरी सुधा तुटवडा जाणवला की नाही लगेच आपल्याला इकडे. खूपच य म्हणजे कोणच असं परिपूर्ण कोणीच नाहीये परिपूर्ण.
नाही. आणि कधी होऊ शकणार पण नाही सगळ्यांनी एकमेकावर अवलंबूनच जगावं लागणार आहे. हम्म हो खूप झाल्या लढाई वगैरे, आता जे जे आपल्याला मिळाले जेवढं आपल्याला मिळालीय संपत्ती अ भौगोलिक भाग, तेवढ्याच राज्य करूया ना- काय करायचं जास्त वाढवून आमी हे करून पण, लष्कराला, हे पोलीस भरती वगैरे करताना सरकार, किती खर्च करावा लागत तो का बाबा, कधीतरी युद्ध होईल आपलं लष्कर तयार असावं. पण त्यांचं खानं पिनं, बर त्या पोरांना पण काही कमी ताप नाहीय, त्या लष्कराला पण हिमालयात कुठं कुठं जाऊन थांबावं लागतं.
हो ट्रेनिंग मध्ये तर त्यांच खूप कठीण आहे ट्रेनिंग ना असं,, हम्म.
एवढी तरुण तरुण पोरं मारली जातात तर काय त्या आहे बापांना वाटत असेल सांग,
ते बायको डिलिवरीला आडमीट आहे दवाखान्यामध्ये,, आणि तो इकडे हे झाला,, डिलिव्हरी साठी आल शाहीद झाला तो. तीन तासाचं मूल घेऊन ती तिथं आली होती. अग्नी देय
हि
हो ते तीन तासाच झालेलं बाळ ते त्यांला घेल घेऊनच आली वेग
बाई, काय ते बाळाला ते बाळाला जन्मलाल काय आहे.
आणि पहिलंच बाळ हं परत ते,, पहिलंच बाळ-
अरे बापरे!
हम्म म्हणजे लग्न हून काही जास्त दिवस नसतील ना झाली वर्ष वर्ष, काय काही वेळेस वर्षेच्या आत पण होतं ना मुल.
हो ना,, नाही संसार सुख ना ते
काही नाही,, कसलंच नाही काही,, ते डॉक्टरां पासून रडत होते सगळे,, दवाखान्यात आडमीट होते ते ट्रन पासून रडत होते सगळे तिला बघून.
रडणारच.
एवढं भयानक,, दावाखान्यात आडमिटे यन तीला निरूप आला ते पार्थिव सगळं अम्बुलन्स मध्येच तीला तिकडे नेली आणली डॉक्टरांनी. आणि तिला सगळ नर्स पासुन ना एवढे काळजी घेत होते तीला बाबा
हो मग.
सगळे खूप आगं, आणि लोकांना तिला विचारायला किंवा चौकशी कराला येऊच नका तुम्ही त्रास देऊ नका. - बाळ आणी तिची तब्येत खूप नाजूक आहे म्हणे, त्याच्यामुळे तुम्ही त्रास देऊ नका येऊ नका विचारपूस करायला येण्याची वेळच नाहीे हे अशी.
वेळच नाही ना ते, कारण तिचं दुःख केवढं बाळंतणपणाचा त्रास केवढा आणि ते सगळं सहन करून.
हो, आणि तिथं पुन्हा लोकं गेली कि चर्चा बोलणं, नाही का त्याच्यातून परत मग तिज्या जीवाला धोका बाळाच्या ह्यला पण त्याच्यासाठी तुम्ही आत काही एवढं संरक्षण ठेवलं होतं ना तिच्या आतमध्ये
आपल्या पत्रकारांना पण कधी काय कळत नाही,, ज्या घरात मुलं मेलयं ते म्हणजे, आई बापाला विचारतात, तुम्हाला काय वाटतं.
तु मला काय वाटतं, काय सांगणार नाही का ते लोकं,, काय वाटतय,, हम्म. ते अ लय भयानक.
अशा ठिकाणी चौकशी ठीक आहे, पण रस्त्यावर अपघातात मेला
हम्म. काय बोलणार माणूस ना, आई वडिलांना काय वाटतंय विचारलं त्यांनी काय सांगायच नाही का मुलांच्या बाबतीत सांगण्यासारख त्यांच्याकडे काहीच नसत. तेना त्या वेळेला काय बोलणार त्या विषयावर.
अस विचारू पण नाही पण.
विचार काय काय प्रश्न विचारतात ना एक एक नुसते. कसली माहिती नेमकी त्यांना घ्यायची असते तेच कळत नाही.
त्यांना त्याचे चॅनलच बघायच असत त्यांना काय कळत नाही की ह्यांच्यावर कस वेळ आली.
हो ना हम्म गडबड त्यांची नसतेच.
शहिदाच्या बाळाला ते मोठ झाल्यावर कस वाटल की मी जन्मलो आणि माझ्या बाप मेला.
हो ना तीन तास म्हणजे काय तीन बघितल नाही चाल बघायला चाललेल.
तेवढ्या ह्याच्यात झाल ते तिथ जागेवर गेला.
ते गाण ऐकताना पण खूप वाईट वाटत मग ते संदेसे आते
हो ते कसल भारी ना ते गाण.
हो ना म्हणजे प्रत्येकाचे हो ना कुणाचे आई वाट बघते, कुणाची बायको वाट बघते, कुणाची लग्न व्हायचेत अजून. किती भारी ते गाण्यामध्ये मस्त आणि सगळ्यांनी एक्टिंग पण कमाल केलीये
हम्म खूप छान ते गाण.
खूप मस्त खर अशा वेळी इतका अभिमान वाटतो पण तेवढच वाईट वाटत की कुणा
वाईट वाटत ना हो मग उध्वस्त होतात ना आयुष्याच नाही का. आणि आपण आपण म्हणतो बर का देशप्रेमी किंवा देशभक्ती तेवढे दोन चार दिवसच म्हणत नंतर कोणी शेजारी राहत असले तरी विचारत नाहीत लोक.
नाही विचारत.
हो आणि नुसते जाहीर करतात हे सोय ते अस करू तस करू. खर तर काहीच नसत बर का त्यांना फेऱ्या मारून मारून दमतात अक्षरशः
खूप त्रास होतो नंतर ते सगळी कागदपत्र जमवा आणि त्या फॅसिलिटीनुसार
तर सगळे पुरावे ह्यांना कशाला सगळ जाहीर झालेल असत त्यांनी जाहीर केलेल असत. तीथ खर पुराव्यांची गरजच नसते ना कागद
गरज नसती ते सरकारी काम ते सगळ त्याच्यातून गेल्याशिवाय ते मिळत नाही.
नाही भेटत खूप त्या लोकांना त्रास होतो म्हणजे अस.
पहिल तरी बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर कोणालातरी कामाला लाऊन घ्यायचे आता ते बी जरा ते बाळ कधी मोठ होणार आणि कधी त्याच्या जागेवर लागणार. आणि आता ते परमवीर काढला ना कोर्स- त्यांनी परमविर तर चारच वर्ष आहे त्याच्यानंतर त्या पोरांना तोवर मेले तर ठीक. नाही मेले तर मग ते. तुम्ही तुम्हाला कुठ नोकऱ्या करायचय ते करा चार वर्षात तर मोकळच करतात ते. आमित न
पण ते जॉब पण तसाच असतो ना खतरनाक. धोक्याच्या ठिकाणीच त्यांना जा जायला लागत.
पाठवतात तरुण पोरांना.
चार वर्ष म्हणजे काहीच नाही ना नोकरी करते ती करायची.
काहीच नाही ना
हो चार वर्षातून वाचला तरच नशीबवाण म्हणायच तो न परमवीर म्हणजे काय सोप पहिल ते परमविर
ते चक्रपर्वर मेल्यानंतरच दिल जात.
मेल्यानंतर जिवंत कुठ जो तिथून परत आला त्याला नाही देत.
नाही देत हो ना.
हम्म जो गेला तो शहीद झाला त्यालाच मिळत. तेवढा विजय म्हणजे जीवनावर किंवा आयुष्यावर सगळ्याच गोष्टींचा विजय करून तिथून आलेला असतो हो त्याला नाही भेटत म्हणजे काही अस.
त्याला वीरचक्र एक मिळू शकत पण परमवीर नाही मिळत.
परमवीर नाही ना भेटत.
मग किती पोर कष्ट करतात. आणि आता एवढ तर झालय की कसली नोकरी भले शिपायची काय मिळेना कॉनस्टेबलची पण धावतात धावतात.
धावतात हो.
एक पोरग अटॅक येऊन मेल ह्या भरतीमध्ये.
हम्म होत झाल की हे करता करता भरतीला उभा राहिला तिथेच अटॅक आला त्याला.
भुसावळात तो हो ना. ऊन कसल त्यांना सुविधा पुरवत नाहीत कुत्र्या, मांजऱ्या सारखे पोर ये समजतात ते.
हो काहीच नाही कोण परवा नाही करत ना म्हणजे अस काही ट्रेनिंग तर एवढ खतरनाक असत त्यांच.
तेच ना तेवढ धवल तर पाहिजेल त्यांना टेन्शन आलेल असत ना आधीच.
मुलांना टेन्शन असतच ते तपासणीच करतात ते चेक करतात ते चेकअप असत ना त्यांच तिथ तर लय बेकार असत त्यांच सगळ.
ती तपासनी बापरे सगळ ते सगळ त्या
ते घालून तपासणी करतात काय.
हो हात लावून बघतात ते बाबा.
सगळ्या गोष्टी कुठे सोडत नाही एक पार्ट सुद्धा अस नाहीत.
नाही ना बर एवढ करून पण नंतर मग ते कामाला लागल्या नंतर आप ढेऱ्या सुटत्यात मग पोलिसांच्या मग तेव्हा नाही तेवढे कडक राहत मग. तेग तर पोलीसांना तर
हां सुरुवातीला लईच. अगदी करत राहतात नुसते आणि ते पण बर त्याच्यातूनच गेलेले असतात ना. ते अजिबात दया माया दाखवत नाहीत मुलांवरती बिलकुल अशी हम्म.
त्यांना त्यांची नोकरी टिकवायची असते अस केल तरच ते पण.
हो ना ते सगळे हे करूनच करायला काय
एकाका ह्याज खात्याची म्हणजे पोलीस खात्या याला आम्ही लय हसतो. पोलीस खातच राहतात खातच राहत्यात दे आणि पैसा पण खातेत. दारू
सगळच लागत.
मजेशीेर आहे सगळ.
हम्म
हम्म तरी पण एक अभिमान वाटतो जवान म्हणजे कुठल्याही मला पोलीसाचा ड्रेस दिसला ना लहानपणापासून असा लई अभिमान वाटायचा. हे पोलिस मामा हां मग आजूनही आम्ही पोलिस मामा पोलिस मामीच म्हणतो.
हो ना पोलीस मामा का मामान पोलीस मामी
भीती दाखवायचीे ना आई वडील ते पोलीस मामला तिकडून अस म आता आमचे लहानपोरांना पण कसं काय पोलिसवा बरेय का म्हटले का असते ते पोर काय राव मामा बसा मामा
लहानपणी आता करून कोण घाबरते का
आता कोणी घाबरत नाही
हम्म दहा मिनटं होऊन गेलेत बरं का
हा चालतेय माझं लक्षच नसते मी एकदा बोलायला लागले का नाही
कट करा आणि लावा पाहिजे तर हम्म हम